हॅलो? हॅलो? हॅलो? हॅलो? आवाज येतो का, म्हंटल तुम्हाला? हॅलो? आवाज येतोय का, माझा?
हां, येत आहे, येत आहे, बोला की. आम्हालाच
हां, बारीक येत आहे क, तुमचा आवाज? मी म्हटलं मला क्लिअर येत आहे, कड रेंज प्रॉब्लेम चेक करा. हम् हां, जरा असं, रेंज प्रॉब्लेम आणि आता, घरात पूर्ण असल्यामुळे, जरा असं रेंज कमीच आहे.
हां बरोबर आहे.
बरं काय म्हणता, झालं का जेवण वगैरे आवरलं का तुमचं?
हो जेवण तेन आमचं झालं. जेवण आवरून भांडी वगैरे घासून, हातरून वगैरे टाकून, मुलं पण झोपली आहेत ता,, निवांत आहे.
तुमचं जेवण भांडी वगैरे झालं का?
हा माझं पण जेवण वगैरे आवरलं. हा भांडी काय थोडीशी होती त्यामुळं ठेवलीत तशी, भांडी काय घासलेली नाहीयेत. आणि तसं पण उद्या जरासं फ्री आहे,, त्यामुळे जरा निवांतच आज जरासं काम चालू आहे.
जे उद्या सुट्टी वगैरे आहे का तुम्हाला?
सुट्टीच नाही, पण आमचं घरचं जरा कार्यक्रम असल्यामुळे ना, अ जेवण वगैरे आताच एक्स्ट्राच आहे,, मग उद्या काही असं जास्त काम नाही की उठून स्वयंपाक करायला पाहिजे किंवा काय,, त्यामुळं
जरासं निवांत आहे.
हम्म. मग काय तुम्ही हाऊसवाईफ,, काय जॉब करताय? का घरात बसूनच काहितरी काम करताय? हा नाही, बाहेर आम्हाला कामाला जायला घरातून तसं परमिशन नाहीयेय. हाऊस वाईफच आहे मी,, खरं अ घरी बसून मी काम करते. म्हणजे मला, भरपूर काही काही गोष्टी शिकायलाही मला आवडतात. आणि ते मी फास्ट पणे शिकते. आणि ज्या ज्या गोष्टीत मला आवड आहे,, किंवा ज्या गोष्टी मला चांगल्या पद्धतीने जमतात. त्याच मी काम
कामे चालू करते,, जेणेकरून मलाही थोडंसं आर्थिक लाभ त्याचा होऊ शकतो. म्हणजे माझ्या अंगात जी कला आहे, ती कला जेणे कधीही वाया जाण, हा त्याच्या मागचा हेतू आहे. हो बरोबर आहे, ते पण आहेच,, बाहेर जाऊन नोकरी करण्यापेक्षा, आपण घरीच राहून जर काय आपल्या अंगात जर कला आहे,, हा तेच, तर त्या कलेचाच आपण वापर करून,, म्हणजे घरी राहून फॅमिलीकडेही आपण लक्ष देऊ शकतो. आणि अ अ घराला थोडासा आर्थिक ह हातभार हि लाऊ शकतो,,, हा तोच एक फायदा आहे, कारण आमच्यात कसं पहिल्यापासून
रूल आहे,, कि स्त्रिया कधी बाहेर जाऊन कामाला, म्हणजे तसं आम्हाला आहे सगळी परमीशन,, की तुम्ही एन्जॉय करायला जावा, फिरायला जावा. ट्रीपला जावा.
काही महिलांनविषयी कार्यक्रम असतील,, तर तिथं ही जॉईन व्हा. पण असं जाऊन काम करणे, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपासून पर्यंत, घरापासून हा हा, लांब राहणे,, हे आमच्या घरात नाही पटत.
म्हणजे काय मत होतं की,, जर, आणि स्त्रीला पण खूप त्रास होतो हो ते तर आहेच,, बाहेर आपण गेलो तर सकाळी उठून घर आवरायला पायजे सगळ्यांचा स्वयपाक करायला पाहिजे. हा त्याच गोष्टी बऱ्याचशा होतात तशा.
हा, मग त्याच्यानंतर अ कपड्याचा प्रश्न आला, बर जेवणाच आलं. परत संध्याकाळी येऊन आणि आपल्यालाच करायला पाहिजे. मग, हे एक प्रकारे कुठ तर स्त्रीच हालच होतय ना? हा, त्यामुळेच कस असत म्हणून मी शक्यतो घरी राहूनच काम करायचा निर्णय बाहेर जाऊन म्हणजे कसं आहे का? आपल्याला कोणत्या गोष्टी एन्जॉय करायला मिळत नाही, आता समजा कुठ तरी ट्रिप निघली आमच्या, आमच्या मैत्रिणींची, फ्रेंडची तर त्या कामामुळे मला तिथं जाता येत नाही. हा, तेच ना, म्हणजे कामामुळं कुठं आपल्याला जायलाच येत नाही.
त्यामुळे तो एक प्रॉब्लेम होतोच, त्यामुळे मग शक्यतो काम हे आम्ही अव्हॉईडच करतो. पण घरात बसून जे आम्हाला करू वाटतं किंवा ज्या गोष्टी आम्हाला चांगलं, ते काम पैसा आम्हाला चांगला मिळतो. त्या पद्धतीची कामं थोडीफार आम्ही घरात करायला हे नक्कीच ट्राय करतो.
नाही, खरोखर खूप भारी वाटलं तुमचं ऐकून, म्हणजे बाहेरही न जाता घरात राहून सुद्धा तुम्ही
आरतीत
हातभार हा आपल्या घराला लावू शकतो आणि आपण एक सक्षमपणे उभं राहू शकतो, हे एक त्याच्यामागचं एक कारण आहेत ते
हा तोच एक अर्थ आहे. त्याचा बरं, तुम्ही जॉबला कुठं जाता का? का
नाही, तसं शिक्षण झालेलं आहे माझं भरपूर, पण माझं जरा बाळ लहान आहे, त्यामुळं मी म्हणजे जॉबचं काही नाही निर्णय मी घेतलेला नाही, कारण मुलाकडे पूर्णपणे लक्ष द्यायला लागतं आणि मग मीच गेले तर कसं होतं, आयांच्या भरोसावर ठेवा मग हिथं कसं, आया वगैरे जास्त लक्ष देत नाहीत, आता तुम्ही बघितलं आसचीला
कितीतरी
व्हिडिओमध्ये, घरी आपल्या
हो, बरोबर आहे की समोर असलं का ते घडतं, पण जरा डोळ्या माग त्यांना खायला द्यायचं. मड हो, मी भरपूर... आणि टीव्हीवर सुद्धा पाहिलंय आणि अक्षरशः युट्यूबला वगैरे सुद्धा जे लहान मुलांचे असे व्हिडिओ वगैरे येतात त्यामध्ये सुद्धा मी बघि
जलेला आहे.
विठ्ठला
हा मग त्यामुळं ती रिस्क आम्हाला नकोच आहे, कसं असत मूल वाढवणं हे आई वडिलांच्याच हातात आणि आमचं पर्सनली असं मत आहे की, आपली ती जबाबदारी आहे, तर आपला पूर्ण वेळ आपण हा त्या बाळासाठी द्यायलाच पाहिजे म्हणजे त्याच जर आपण संरक्षण किंवा त्याची देख भाल जर आपण करत नसो तर मग आपण आई-वडील का व्हायचं? हे असं आमचं मत आहे. खरंच भारी आहे, एक एक लेडीजांचं काय होतं की त्यांनी जॉब पण सोडू शकत नाही आणि घरी मुलांना बघणारही कोणी
असतं अशा पण सचुएशन मध्ये कितेक लेडिज आहेत.
हो तशा सिच्युएशन मध्ये माझ्या फ्रेंड्स सुद्धा आहेत, खूप जणी आहेत तशा
पण त्यांच्या
सुन किंवा आई वगैरे हे अवेलेबल असतात. जेवढ्या हक्काने आपल्या सासूपाशी किंवा आई पाशी मूल जे सोडतो तेवढा पण आयांजवळ ठेवू शकत नाही ना. म्हणजे एखादी परस्त्री येऊन आपल्याच घरातून आपल्या मुलांना कितपत बघेल. हे त्यांच्यावर विश्वास ठेवण म्हणजे थोडस धोकादायकच आहे.
नाही ना आप इतर.
आपल मूल ते मूल त्यांच्या स्वाधीन करा बर त्याची दिवसभर त्यांनी काळजी घेतीलेली बरी हा प्रश्न तर लांबच पण आपलही मन तिथ कामात पण लागत नाही. आणि घरी पण या हो अशा ह्याच्यात होत. त्यापेक्षा तुम्ही हे बेस्ट निवडलात की?
हम. जोपर्यंत तुमच मूल मोठ होत तोपर्यंत तुम्ही स्वतः त्याची काळजी घा नाही खर खर खूपच बेस्ट आहे आम्ही प्लॅन
त्यांनाच तस केलत. कि जेणेकरून आपल्या मुलाला आपण एकटे ठेवायच नाही एक तर त्यांनी राहतील किंवा मी राहीन पण कोणी पण आपल्या मुलाच्याही सोबत राहणार म्हणजे थोड्याशा पैशाच्या माग पळण्यासाठी आपल्या मुलाला आपण नाही डोळ्याआड करू शकत.
हो बरोबर आहे आणि मुलांच कस आहे एकदा स्कूलला जाऊचतो त स्कूलला गेले का थोड आपल्याला वेळ मिळतो त्या वेळातही आपण काही करू शकतो म्हणजे वर्क फॉम व होम वगैरे असत ते पण आपण जॉईन
करु शकतो हा त्यात ता पुढ म्हणजे जेव्हा तो कंटिन्यू शाळेला जाईल स्वतः स्तः ता जेवायला वगैर रेखायला शिकेल त्या नंतर चा हा प्रश्न पण आत्ता तर सध्या आम्ही पूर्णपणे गॅप घेतलेला आहे म्हणजे माझा तरी जॉब साठी त्यामुळ पूर्णपणे लक्ष हे माझ माझ्या मुलावरच राहणार आहे.
नाही खरोखर खूप छान निर्णय आहे तुमचा आता. मुलांना. खरोखर गरज पण आहे तशा रेखरेखीची की आपण कोणतरी त्यांच्या सोबत पाहिजे. जे संस्कार करायला वळण लावायला त्यांना खायला प्यायला शिकवायला. किंवा बाहेरच्या जगाची थोडीफार माहिती द्यायला. आणि मुळात आपल अस कारण कस आपण जर आईला कामाला ठेवलं तर त्यांना मुलांना आपली कोण?
आणि लवकर नाही समजून येत. म्हणजे त्यांनी त्यांनाच आयांनाच त्यांच जग मानायला लागतात. अस पण कित्येक ठिकाणी झालेल आहे हा हो ना आता माझ्या आई काय कर्णिच झालय. तिची आई दिवस म्हणजे आया तिने ठेवली होती पेमेंट देऊन दिवसभर तीच सांभाळायची. पण ते नंतर नंतर मम्मीकडे सुद्धा यायला मी म्हणायला लागल बाळ. म्हणजे दिवसभर तिच्याच सानिध्यात तिच्या सानिध्यात झोपायच उठायच खायच प्यायच म्हणजे अक्षरशः सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिचाच चेहरा. म्हणजे त्यांन एक मनात केता की हीच माझी मम्मी किंवा म अस ते तर असणार आहे. तिला पण त्या गोष्टीच खूप वाईट वाटायला लागल म तिन लाल म्हणजे स्वतःच नोकरीच तिने रिझाइन दिल. अन तिन स्वतः आपल्या मुलांना सांभाळण्याचा मी निर्णय घेतला. हा अशा गोष्टी जर घडल्या तर किती केवढं वाईट वाटतंय मनाला. कि आपलं चांगलं आपल्यालाच
विसरतय. पण त्यात आयांची पण काही चुक नाही कारण
मग कसं आहे. अ काहीतरी घरात प्रॉब्लेम असल्याशिवाय किंवा काहीतरी आर्थिक बाजू आपली मत असल्याशिवाय कोणतीही म लेडीज वगैरे असं बाहेर पडणार नाही. तेनं जेणेकरून आपलं अगदी एवढं लहान बाळाला सोडुन कोन जॉब
ला जाईल किंवा हे जाईल म्हणजे काहीतरी त्याच्यामागे कारण असणारचं शंभर टक्के त्यामुळे एकेक जनांची परि
स्थिती अशी आहे. पण तुम्ही सगळा प्लॅन करून निर्णय घेतला त्यामुळे तुमचं खरोखर खूप प्राऊढ वाटतं मला. हो ना म्हणजे आमचं कस मत आहे जे करायचंय ते मुलांसाठीच करायचं मग त्यांना मग दुसऱ्यांच्या हवाले करून जायचं असं आणि एक आई मुल झालेलं एक जगणं फिलिंग आहे. ते आई झाल्यानंतर आपण कामाला जाण्यात
ते मग जगं
दुध फीड होत नाही ना. असं पण असतं हो कित्येक गोष्टी त्यामुळं माझ्या मुलाला मी सगळं शिकवते. ते खायला प्यायला फिरायला त्याला आमच्या नातेवाईकांची पाहुण्यांची सगळ्यांची ओळख करून देते. मी स्वतः त्याला गार्डनमध्ये घेऊन जाते. अ काही जर कार्यक्रम असले फंक्शन असलं तर तिथं मी त्याला घेऊन जाते. जेणेकरून तो माझ्याबरोबर कायम असा कम्फर्टेबल राहील आणि खरोखर त्याला म्हणजे सगळ्यांची ही माहिती मिळल.
हो ताई खरोखर भारी आहे. तुमच्याशी बोलून सुद्धा खूप बरं
वाटलं.
आणि खरोखर मला एकदम म्हणजे भारी वाटलं की तुम्ही तुमच्या मुलाच्या संगोपनासाठी की एवढं तुम्ही असं म्हणजे प्रायोरिटी त्याला दिलीये आणि सगळं तुमचं बाजूला ठेवून ह हो का मुलाचा विचार करून मुलाला पहिला जसं
सेफ केलेला आहे.
ह
हम चालेल मग आपण बोलूया आणि परत कधीतरी ओके चला बाय. हो हो चालेल नंतर नक्की बोलूया. हा
बाय. बाय.